हो सर बोलला ना.
चालू ए सर चाला माइकले आवाज वाढून जातो, कमी कर. का काम कर हे कुठे गेले? कोण? ते, येरे
दो तीन टक्के, आपण द ऋष्य अन् तू, ए बाबल्या अन् तू, मी एकटा, चला े माची मज, कस काय? दरक घेऊ ना आपण बिअर? चला, भूक नाही ना तुम्हले?? कोणती येते ना? चल चल साधी बियर पिऊ, कोणती आपली प्लस पोडवणी ती साधी आ पाप आहे हे विलन भाऊ घ्या ना, आपल्याला
हम्म
येईल ख्या आता हे लावणा सरळ ते येस का? हा ते येस
टक ना न ना, विलन कोण ए? म ठेऊला माल खोच दे मा तू आलाय ना पण आता हाज कोण ए चौती? अरे मी काय लावली डी, अरे साधी मग येत तर रँक कायच चालू
ख बरोबर आहे ना मग बरमोडात लावायचं होतं ना मग, बरमोडात बी रँक नाही आता नॉर्मल बेयर लाव फक्त, लावताय
मला माहिती ती हो तुझी काय दुख?
मग काय लावूच ना हम्म शिवाल काडे झिरो थ्री अ रेडी कर मात नाही
जिरो वन आलचय
कुढयो
कॉलेज माहिित हो संजीवनी संजीवनी ना कशाला येईल त्याला हा पैसे भरून घेईन मी कशाल येले ये ना
व ज ए आय एमले का आयडी कि
बुलव तुेत लागे ती उठत का अजे हे ह ह
ह ना हम् कोण ए हा? याल नाही ओळखत
मी रंग झिरो वन हाच टावर टाक डायरेक्ट ती, रॅमचीच स्कॉट दि एक दोन तीन चार कलखो न केलं पह का न केलं माझी टाकती होत नाव पूर हो एवढे पूरी नाही
हम्
द पान काय चालू का त आता असल त्या नाही तर आता काय गेला असंहिे आहे नाच कलरची ज आणची दुःख ती जास्त बते कोणेचे नुकच का दुख तुटारी ख पेली लाग त मजेत मजेत नाही म
वा हो का काही बोल र को नाही आेेत हा
कायदावर झाला ह लाल ते नाही र मॅसेज पाठल त हॅलो बैटा नात कोणला पाश
मला डाउनलोड कराव लागेल रे कोणन को टाक अरे व्हायरल हे प्रिपयरचे डायलॉगन तुला माईक बंद करणे म्हणून एवं आवड
ह आता येतय का तरी आताची पूजा चालू आबीच लू नाही आपलं कॉल मग कालल
हस्तठ नाही य ना अरे तुझ्या मा ल दु क हा न मुडमड नाही का
अर ना पाज खश
हो बला
बास्केटबॉल मी नाही गेमच खेळत नाही डायरेक्ट हा काय ची हे वर्ष अडे मा ह पाहि मग आमची एडश आहे ना तु थांब ना सगळं गपती म्हण हारते. ेन राह को जा. काय रोज रज काय रोज काय थक काय आबेत ऐकून काही बोल राहि ना काय तू रोज. हा आयडी मी दुसर बर ते जाऊ पण मी कधी खेळलं हा हे कधी खे. रोजर न त्याला एपरय जास्त त्या आज मार हा मार ना मग ह बोलण काय होतंय तुला? ह जस विलंद भाऊ ग्याला कोण हवीला गला गे माला रिवड दि ना माझ्या करतत फो केली थोडीग वडल माल करा मेवाली
अरे न प्लेयर राहते ते प्रो आले आपली नव्हते आपल्या म मगू शकते ए नक्की आपली आ आप आपण बयारख ण ववस् होॉबी त कोण ऋषकेश काय झालं बोला ना तुमचं काही आर्ग्युमेंट आहे का? ते आ तुला माहिती त्यापाख
एर
हा नाही तरी तकड गेला का न ये आनला बीर. हम् मोड
हमट कुठ आला. नरसाहेबानी आणध असल पडून ते
तीस रँकला विल कस्म ला काँ क कर ना मग मला बोलत हो जाऊन तर हिरूमे का हिरूमे काही बलायचं हलो काचय हा काय शिवरा्री जवा त्याला म्हण रूम खळू त्या म रूम खळू आपण दोघां त दोघंलच मम् ममी जाऊ ना आपल्या थांब थांब थांब पावली बहिणी त त्यांना म्ह रूम तो ग्यालाशर ऑफलाईनन नाही खेळायच असं हे स मी बोल त्यांना पण तुला रँक अरे आल री हे करर्सूर ख्याता नाही येत
रेडी तर करून बंद ठीक आहे तोफून दाबड्या झाला काहि विुश रँक नाही रँक कमी होऊन ठावत काय ड मारी बा बला आपला मी जाऊ क निऊ जाऊ का निऊ दुखत असल तर जाऊ क
तुझयु म जाऊ का मी अरे अरे ब ला बर लाव तू साधी बिर लाव ना म्हण परत दुसरं कॉल करता हा म ना वीस सेकंड बाकी काहीतरी
ठीक स्टार्टॉॉटकॉ
ट नाव कर न तू करतो
पहिले मॅच थरू होऊन जाऊ दे मग आपला जाऊ काय म्हणती मगर इ एक जक ह ब हा अ रात्र कोण गेल आपण अभ्या वरत मी गला नाही र हातोून गेला नाही र तूच गेला नाही त गला त दुसरं वलन नाही करसर राहलीथ क आणि बोलतो बा त्याला काय उलटचोप ना म्हणता काय आहे काय ए अर्जिल वरवा रिम्या केलत काल के रुम का
ल येतो हाता म कॉल करते त थांब थां वि करून मध्ये जाऊन करग म